हॅलो.
हा आवाज येतोय माझा? हा हा.
हा येतो हं. जेवण झालं का? हो येतो येतो. जेवण झालं का म्हणलं?
होय.
हम्म आज काही कॉलेजला ऍडमिशन झाले की नाही? हो जेवले. तू? कॉलेजचा ऍडमिशन झालं? हम्म हम्म.
हो हो झालंय. मी डीवाय पाटीलला.
डी वाय पाटीलला घेतलीस का?
कोल्हापूरला. हम्म हॉटेल मॅनेजमेंटला घेतलंय मी. हॅलो. हॅलो, आवाज येत नाहीये तुमचा.
येत नाहीये का?
हो आवाज येईना झालाय तुमचा.
हां आता येतोय का?
हा हा येतोय की. हा येतोय आवाज.
काहीतरी हा त्याचच विचारायचं होतं, प्रीती बोलली मला.
होय ते आम्ही दोघी हम्म दोघी मिळून चालू केलंय ते म्हणजे एम्ब्रॉयडरी आणि म्हणजे असं अ गिफ्ट हॅम्पर, बुके वगैरे असं.
ओके हा हा. आता तुम्ही काही हम्म. तुम्ही आता काहीतरी हात बनवला ना स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोचा काहीतरी हार बनवला ना?
होय होय म ते पाईप क्लिनरचा हार बनवला होता.
ह तुम्ही जे काय काय प्रोडक्ट बनवलेत ना त्याचे मला फोटो सेंड करा. हा मी माझ्या मैत्रिणींना
हा.
ते पण बघू म्हंटली ते तर मी तुला सांगेन.
हा हा हा. चालतंय आता निम्म कम्प्लीट झालाय पूर्ण झाल्यावरती पाठवतो फोटो.
हा हा हा. आणि ते एम्ब्रॉयडरीचे पण फोटो पाठव. कशा कशावर बनवलेस ते. हम्म जे जे काही काही पिक्चर्स आहेत ते. हा. कोणी सांगितलं हे? आणि कुठं मिळतं त्याच म मा हे हा प्रोडक्टस कुठे मिळतात त्याचे, य माल?
इथचं अ ह्याच्या इचलकरंजीमध्येच घेतलं शॉपमधून.
अच्छा आहेत का सगळं मिळतं का तिथं?
होय या होलसेलचं दुकान आहे ना ते तिथं तिथं सगळं सामान भेटलं मग. मग चालू केलं म्हंटल सामान भेटलंय तर
अच्छा आयडिया चांगली आहे.
होय आता म्हणलं कॉलेज स्टार्ट होईपर्यंत काय करायचं म्हणून तोपर्यंत बसून बसून तर करूया म्हणलं.
हा हा हा हा. अ किती ऑर्डर आलत्या तरी आता?
तरी आता दोन आल्यात हाराच्या. अं एकवीस एकवीस फुलांच्या आल्यात.
ओके भारी आहे काहीतरी नवीन नाही का अजून बघण्यात नाही अस.
होय होय. म्हणजे आता ते आता जास्वंदाच्या फुलाचं पण करणार आहे. म्हणजे ते आता गणपतीच्या सीजनला होऊन जाते ते जे ऑर्डर
अच्छा सिजनेबल हाय म्हणुन. हा हा हा.
होय आणि ते कसा अ आपल्या ओरिजिनल फुलाचा कसा खराब होतोय लगेच.
हम्म, हम्म, हम्म.
मग ह्याचा राहतोय मग मग कोण आता जास्तजण घेणार ना, हार राहातोय म्हणल्यावर.
हो बरोबर आहे ना. वॉशेबल असणार का? वॉश करून परत युज करू शकणार ना? हम्म, हम्म, हम्म.
होय होय शकतोय की.
अच्छा बरं आहेत म्हणजे राख्या वगैरे पण ते बनवू शकतेस का राखी वगैरे तेन आता रक्षाबंधनला ते असले तर?
होय होय त्याच्या राख्या पण येतात बनवता.
अच्छा जे मी बघितलं ते हे हिचा स्टेटस प्रीतीने ठेवला होता. तिनं इनस्टाची लिंक पण शेअर केली, पण माझ्यात ती ओपन होत न्हवती. मग म्हंटले हिला डायरेक्ट विचाराव काय काय फोट टोज आहेत. काही काय बनवलेत ना त्याचे फोटो पाठवा. इकडं माझ्या मैत्रिणींना वगैरे लागत असेल ना, तर मी त्यांना बी सेंड करेन. म्हणजे त्या कसं ऑर्डर देतील हं, पण जरा लवकर लव खरं पाठवलं ना म्हणजे जरी तयार नसतील, पण तुम्ही हे बनवू शकताय असं वाटलं ना तर त्यांचे फोटो सेंड करा म्हणजे तुमच्या आयडियाज कळाल्या ना की म्हणजे घेता येतात ऑर्डर कशा कशाच्या. काय काय बनवणार आहेत ते, हा.
तर सेंड करतो. तुमचा हा व्हाट्सअप नंबरच आहे ना?
हो हो.
हा हेला सेंड करतो मी नंतर मग.
तुमचा आवाज कट होतोय.
बर तेेच म्हणलं.
हॅलो.
येतो का? हा. वहिनी काय करतात?
म मम्मी आहे की भांडी घासाय लागल्या. हा आला आला आवाज आला.
हा, हा.
आवरलं आता जेवण तेण झालं तिज पण.
हा हा. आणि हि कुठे गेली पूर्वा? आरूषीला सुट्टी आहेत आता चार दिवस.
आता ह्याच्यामुळं रेड अलर्ट आहे ना तिकडं.
पावसामुळे सुट्ट्या दिल्यात. आणि आळंदीचे हे पण पूल वगैरे तेन भरलेत ना हिकडं. वारीमुळ तेन पण गर्दी अस ती रोडला, मग स्कूलचे व्हॅन वगैरे जायला रस्ता नसतो ना. मग सुट्ट्या दिलेत त्यासाठी. हम्म. ते आता एक तांदळाचे हेज पण माळ आलंय बघ बनवतात पूजेसाठी तेन.
होय, होय. ते खरं लई असं बारीक काम करायला लागते ते एक एक तांदूळ ते करून हे
हा, हा. कारण ते पण छान चाललंय ना सगळे जास्त हे करतात त्याच बघितलंय मी.
होय, पण ते जरासं हे होतंय अवघड पडते जरा करायला वेळ लागतोय.
हां तेच म्हटलं मी की विचारावं तुला नाही का अजून काय असं आहे का आयडियाज वगैरे तेन.
म्हणजे आता समजा तुम्ही असा बुके घेणार असला म्हणजे तुमची आयडिया पण तुम्ही कस्टमाइज करू शकता म्हणजे आता तुम्हाला असे फ्लॉवर पाहिजे, हा किंवा तुम्हाला त्याच्यात फोटोज ॲड करायचे असते किंवा असं कॅडबरी बुके कॉस्मेट टिकचा असं म्हणजे सगळे करायला म्हणजे येतात म्हणजे अस थोडेफार केलेले पण आहेत. मी तुम्हाला सॅम्पल पाठवतो.
चालेल ना फोटो सेंड कर मला काय काय बनवलेत असं बड्डेला किंवा अम ॲनिव्हर्सरीला ते ना असं गिफ्ट बनवू शकतो आपण त्यांचं अच्छा फोटोज वगैरे दिलस की तू बनवू शकतियास काय त्यांचे
हा होय
हं हं हं. हं हं. ठीक आहे ना आपण बघू मला पहिला फोट टोज सेंड कर काय काय बनवलेस बुके वगैरे ते म्हणजे छान वाट ते असं म्हणजे अजून इकडं कुठे आलेलं नाही ना ते
होय म्हणजे आत तस ऑनलाईन तर चालू आहे सगळीकडे म्हणजे पण असं कोणाकणाला तर सामान भेटली झालय
त्यासाठी पण काय काय अजून चालू केलेले नाही आहेत. हॅलो हॅलो तुमचा आवाज कट होयाला लागलाय सारखा सारखा हॅलो
हा येतोय का आवाज?
नाही आवाज थोडा थोडा कट होयला लागलाय
आता?
नाही थोडा थोडा हे हा आता आला
हा नाही म्हटलं ते रेझिंग आर्टसच पण एक छानं आलं होतं मधी
होय पण ते रेजिंगच बघितलेलं पण त्याला क्लासेस लावायला पा पाहिजेत म्हणजे किती प्रमाणात? कोणतं लिक्विड हे करायला, त्याच पण चालू आहे म्हणजे ट्रेंन मध्ये आहेतचं एक असं म्हणजे एक किचन केलं ना एक एका लेटरचं तर ते एक एक लेटरचं किचन वन ट्वेंटी रुपीजला आहे.
हो पण ते थोडं कॉस्टलीच आहे ग आणि आपल्या तिथं एवढं कोण हे घेत नाही ना असं वाटत तय शहर सिटीला ठीक आहे आतमध्ये पण आपल्या मळ्यात असं नाही हे होणार जास्त. हम्म. हम्म त्याच्यासाठी ते अकाउंट खोलून ऑनलाईनच करणं तेच चांगलं
होय
सेलिंग साठी
होय म्हणूनच म्हटलं तर ते व्य आणि मी एक होय ते दोन दोन
आलाय तुम्ही
होय ते दोन अकाउंट काढण्यापेक्षा म्हटलं मग दोघे मिळून एकच काढू म्हणजे दोन पण त्याच्याव पोस्ट करायला येतात.
हो हो बरोबर आहे आणि जे काय असेल ते ऑर्डर तिथं पण येतील ना, निम्मे ऑर्डर तुला आणि ऑर्डर तुला अस नको ते ते बरोबर लक्षात पण राहत नाही.
हा.
हं छान केलंय बघू मला फोटो वगैरे सेंड कर आणि मी आहे एक दोन तीन कॉन्टॅक्ट देईन तुला त्यांचं त्यांना जरा हवे असतील कस्टमाईज वगैरे म्हणतीस त्यांना कस पाहिजे काय पाहिजे ते जर सांगितले ना तर तू करून मला कुरिअर बी करू शक त्यास असं काही नाही हम्म काय आता चालतंय. बाकी सगळे बरे आहेत? दादा तेन बरे येत? अंकू दादा तेन? हम्म काय मळ्यात बाय आल्यावर यावेळेस भेट नाही झाली. वहिनींची तेन कोणाचीच दोन दिवसच होते मी पण.
होय. तुम्ही आहात सगळे बरे?
काय ते? हो हो सगळे बरे आहेत. आता गेले आ विराज गेलाय खाली कॉलेजला चाललेला. आरुषी आहे तिला काय सुट्टी आहे. आता हे गेले सेकंडला.
हा, हा.
हम्म. तुझं कॉलेजच कधी चालू आहे काय समजलं का मग?
माझं एक ऑगस्टपासून किंवा जुलैच्या लास्टवीकला.
होय. अ बर अगं जुलैचा लास्टवीकात. अच्छा हम्म हम्म हम्म याच महिन्यात. हा तेच म्हणलं मी जुलै तर चालू आहे.
होय मग लास्ट वीकला काय होणार नाही. होय होय झालं माझं ऍडमिशन झालंय की.
तेचकी हम्म तू वेगळं काही तर म्हणजे आपल्यात कोण नाही अस
होय. सगळी तेेच तेच काय
सायन्स आणि आर्ट्स
होय इंजिनियरिंग इंजिनियर तर लईत झाल्यात सगळी आपल्या इथं.
आहेत आहेत.
हम्म, हम्म, हम्म.
चालतंय आणि अनुष्कादिदी हि आलती का कधी कस्तूरी. आता ती येणार दिवाळीलांच, हम्म. चालत‌ंय चालतंय. ते एक चांगलं आपल्यात बाहेर नाही मी इथं तीनच दिवस होते. सत्यजित मामा सत्यजीतचं तसं होतं ना काकांचं त्या तर मग मी तीनच दिवस होते. काहीतरी दहा अकराला आले बारा तेरापर्यंत थांबले. आणि चौदा लगेच कवठ्याला गेले तिथे एक तीन चार दिवस राहिले.
हा हा. आम्ही पण आलो होतो घरी दिवाळीनंत तर म्हणजे दिदी आलेली तेव्हा भेटायलाच आलेलो.
हा मग न्हवते मी दिवाळी तर ह्या वेळेस नाहीच तिकडं दोन तीन दिवसच होते.
हा, हा.
त्यामुळं नाही जमलं. आत्ता पण मे महिन्यात आले तर तीनच दिवस होते.
होय?
मग काय भेटणच नाही झालं. कुणालाच नाही मी ते सत्यजीतच्या हेजात सगळे होते, त्यामुळं कुठं बाहेर
हा.
हम्म, मग आपलं आलो लगेचच दोन दिवस राहून. मग काय नाही झाले ते एवढच सुट्टी आपली. आता आता बघू. दिवाळीतच आधी मधी भेटत पण नाही स्कूलमुळं.
होय आता किती आत आता अकरा मिनिट झाल्यात. अजून एक थोड्या वेळानंतर कॉल कट होईल.
हा, हा, हा. बारा मिनटांनी हो
होय नंतर मग संध्याकाळी करता काय मम्मी सोबत?
हा मम्मी हा वहिनींच्या सोबत संध्याकाळीच करेन. त्यानं त्यांच आवरलं ना एक मिस कॉल दे मला फक्त, मी सेव केलाय नंबर.
हा हा चालतेय की.
बोलू हा आईकना दादा काय करतात म्हणल्या वहिणी आता?
अ म्हणजे.
ते सोनाराच्या इथं होता आता काय हा
नाही नाही आता नाही, आता शेतीच बघतात की.
आच्छा ते शेती कराताना नाही तिथ सोनाराच्या हच्यात होते ना मण म्हणलं हम्म हम्म.
त्यात मग. दिवाळीच्या वेळी ते नस हम्म हम्म हम्म हा.
चालतय चालतय वहिणींच चालेल की नाहीत भांडे अजून.
झाले झाले आता झोपायला गेली ती.
हा हा झोपयला गेल नाही त्यांनास. संध्याकाळीच करते आता आवरलंय आता दामले असतील ते दुपारचे झोपायचं. टाईम त्यांच लवकर उठत असतील ना.